हा बोल की.
हम्. काय करालायस? हम्म. बरा आहेस? जेवलो की. तू?
जेवलो की.
हम्म.
हा.
काय करायलायस?
काय नाही ब बसलोय निवांत.
हम्म. दीदी टेनी?
हायत की. जेवण कराल्यात.
हम्म. कॉलेजला गेलतास का? कॉलेला गेलतो की मी.
गेलतास होय.
होय बारा वाजता आलो जाऊन.
हा हा.
हम्म. मग येऊन जरा झोपायच.
हा. आणि अभ्यास?
अभ्यास आता करायच की आठ वाजता.
हा हा.
अभ्यास करा आठ ते नऊ अभ्यास करायचं.
हा.
जेवायचं झोपायच.
होय. काम काय तूमासणी असतय.
काम काय असत्यात? तुमासनी काम लई. तुमासनी लई काम. मग काय. होय. खाणे पिणे सोने एवडच आहे.
होय. कॉलजला कुठे तवा मी.
आज गेला नव्हतास?
नाही. चार पाच दिवस झाल गेलोच नाही. नाही. ते हात बोटाला झालय, त्यामुळे लिहायला पण येत नाही काय नाही.
मग जाऊन तर काय उपयोग.
जाऊन तर काय करू. टाय-टायपिंग पण कराय येत नाही काय.
एवढं कस एवढ हे झालय ते.
होय. आत्ता कमी आलय जरास.
होय. बोट कट करायला लावलेल होय तुला? बोट कट कराय लावलेल होय?
होय. दोन बोट एक नव्ह.
दोन्ही बोटं कट करायला लावलेलीत?
होय.
दोन्ही बोटांना उठलय ते?
होय. दोन्ही पण उठलय. हम्म. दोनि पण उठलय. आता जरा कमी आलय. कोल-कोल्हापरात दाखवून आलोय रे हं होय. इथ दाखवलेलं कणी त्यानं ते. शंभर टक्के सायक्लिक ऍसिड म्हणून होत पट्टी.
हा.
ते दिलती लावायला म ते जास्त होतय ना ते ऍसिड लावल्यावर बोटाला
हा
तिथ चंमड पूर्ण हे व्हाय लागलं माझ जलाय लागलं तिथल सगळ
जास्त व्हालत म्हणून ती
होय म तिथ कोल्हापुरात गेलो होतो, त्यांन कायतर लावला वाटत. त्या असं जेल कायतर होतं काय तर संध्याकाळ पर्यंत वरचं टरपालच निघलं ते
हा म चांगलं होतं.
व्हय म आता क्रीम दिला लावायला. ते आता पडलय सगळं वरच टलपार जरास आता राहिलय.
हा हा
ती लावाय चालू केलीय. आणि एकदा दाखवून यायच फक्त ती फक्त काळ काय जरासं हाय. हिजामध्ये बोटामध्ये
हा हा
हम्म, ते आता जाऊन दाखवायच म
हम्म ती झालती म्हणून सांगितली
जाळी नाय.
म
ते असं क हे होट अस बारीक बारीक उटत नाय का बोटाला असं
हा हा म्हणजे तुला पहिला बार कोटल्याल मी म्हणतोय कुरुप झालाय.
हा हा ते तसच, तेज होतं ते
हं
हम्म, ते पण दाखवलं, केसाच पण दाखवलं.
हा
केसाच म्हणलं कलपचं लावा.
हा होतचं ना म्हणला
व्हय, तरी पण आणलय औषध बघूया म्हणला होते का नाय त मग दुसरीकड जायच दाखवायला.
हेज तेल लावत जा की,
कशाचं?
कडपत्यातेल
होय लावायचं आता बघायचं. हे पहिला करायचं पूर्ण. आणि म लावायचं. सगळं मिक्स करायचं नाय आता
मेथी बीती चं तेल आईन लावल्याती भारी होत रे
होय
ते म्हन कमी याज वाट
हा हां
मग काय?
कुठ बसलायसं आता
आता हाय की, घरापाशी
म बाहेर जाणारये
जातो की,
हं, रेंज कट वायल्या रे येणारेस काय? हॅलो हॅलो. हॅलो.